हॅलो आवाज येतोय. हा येतोय येतोय बोला की.
काय करताय.
काय नाही बसलो तुम्ही.
हा बसलोय.
हा हा जेवला काय.
नाही अजून तुम्ही.
नाही आत्ता जेवणार बघा.
बर.
हां काय नाही बघा निवांत आहे सगळं तुमचं.
हाय निवांत आहे चालू.
हा हा आता काय करताय तुम्ही.
काय नाही कॉलेज झाले आता.
ह म्हणजे काय म्हणजे कशा. म्हणजे काय केलाय तुम्ही कॉलेज मध्ये.
मी आयटीआय केलंय.
आयटीआय होय मग आयट्यामध्ये कुठली फिल्डमध्येध्ये.
आयटीआय मी डिझल मेकॅनिक मध्ये होतो.
हा हा किती वर्षाचं आहे ते.
एकच वर्षाचं होतं.
हा हा ते दोन तीन वर्षाच पण असते ना एक एक.
असते प्रत्येक ट्रेड वेगवेगळा असते ना दोन वर्षचा असते. असं प्रत्येक फिल्ड वेगवेगळी येत्या ना.
हा हा तर या आयटीआय मध्ये कसल्या कसल्या फिल्ड आहेत.
आयटीआय मध्ये फिल्ड सुतार काम आहे वेल्डर आहे मशनिस्ट. सुतार काम आहे.
आणि.
आणि आहेत की अ पोरीनच पण शिकायला आहे ब्य. ब्युटी पार्लर आहे. होय ब्युटी पार्लर आहे सगळ आहे.
हा हा चांगलंच आहे की मग आयटीआय.
होय.
आमचं ग्रॅज्युएशन झालंय बीसीए मध्ये. आत्ता मग आता पोस्ट ग्रॅज्युएशन करणार,
हा
मग आता ॲडमिशन ते चालू अजून व्हायचं आहे अजून ऍडमिशन कॅप्रोन चालू झाल्यानंतर मग कॉलेज
बर पुढं शिकणार आहे का अजून
होय प पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे की तेच आता कॅपरान चालू होणार आहेत अजून
हा
मग अॅपराऊंड चालू झाल्यानंतर मग कुठलं कॉलेज भेटेल मग तिथे जाणार
कुठं कुठे टाकालाय मग असं
अजून काय कॅप अजून टाकायचंय कॅपरान आता रजिस्ट्रेशन झालं आमचं मग आता कॅपरॉन अजून यायचं आहे मग कॅपरॉन टाकणार
हा
अ इथ सांगली जिल्हा कोल्हापूरमध्येध्येच तास बघणार आहे मग जर त्या आम्ही भोवनेमाळ मध्ये राहतोय
बर
तुम्ही कुठे राहताय
मी इथ जला शिंगोरात राहो
ह हा हा तुमचं कुठलं तुमचं तुम्ही कुठं जातय आय टी कॉलेजला
इथे सांगलीतच आहे
नाव काय आहे तु तुमच्या कॉलेजचं
ते लोकशाहीला नभावसाठी औद्योगिक प्रशिक्षणा म्हून हाय
चाल हे
सांगलीच्या पुढं सांगली स्टँड आहे नाही आपलं तिथन एक तीन चार किलोमीटर आहे माधवनगर म्हणून
हा हा हा तुम्ही कसं जातय मग
कधी बस न जाते कधी गाडीन जाते
हा हा मग टायमिंग कस आहे मग काचं टायमिंग आहे काय
माझं टायमिंग सकाळची बॅच घेतलं नाही मी दुपारची बॅच घेतली दहा ते पाचची आवाज नाही येत सकाळची पण बॅच होती ते लईलवकर होत्या ना साडेसात ते ते तीन पत्र आहे त्यामुळे मी सकाळचीच बस घेतले आवाज नाही
हम्म हम्
दुपारची बॅज घटली म
हा हा मग रोज येऊन जाऊनच करताय वे
ह येऊन जाऊन करतो मग तुम्ही ग ग्रॅज्युएशन घेऊन ोडं का कसं काय करणार
पोस्ट ग्रॅज्युएशनच करणार आहे ते सांगालय की तुम्हा क ऍडमिशन अजून चालू व्हायचं कॅपरानटन एमसी करणार आहे
एम सी करून मग कठं जॉब होते तुम्हाला
बय जॉब होत्या आता पण मी जॉबला गेलो का नाही जॉब लागत्या मला तरी एज्युकेशन पाटम हो म्हणूनला एज्युकेशन करायचं मग त्यानंतर मग जॉब करायच
आशहाय वय
जर आम्ही पुण्यात गेलो तर पुण्या बेंगलोरमध्ये गेलो तर आम्हाला जॉब लागत्या आता पहिलाशिक्षण पहिल कप्टलेट करून घ्या जम त्यानंतर मग काय जॉब ला लागल तर मग जॉबलाच लागायच
असं म्हणजे तुम्ही पहिला पूर्ण हॅलो
म जॉबला लागणार असं करणार
अजकल आो आहे
होय तुम्ही काय आता झालं तुमच आयट्या का
माझा आयटा झाला दाहा पिस पर सय झाले र रिझल्ट लागल की मग कोडायफरेनशिपला जायचं
हा हा
आजका कझ आहे तेज म्हणजे त तुम्ही आता ग्रॅज्युएशन झालय तुमचं म्हणजे तुम्ही पूर्ण शिकून एकदा वरते शिकायला वय
हा ग्रॅज्युएशनच वरच पोस्ट ग्रॅज्युएशन आता करणार
हा म्हणजे पूर्ण तुम्ही एकदम शिकून होये एकदाच हे करणारलो
वय
बर म्हणजे त्यात पण असं जॉब त्यांनी लागलं पेमेंट प असं चांगलं आहे
ह फेप घ पेमेंट कसं सगळं फ त्यात पण असं हे आहे ना सॉफ्टवेअर इंजिनियर परत बॅकेंडचं फ्रंटेंडचं असं वेगवेगळं हा आहे म त्यामध्ये पण स्टेज तरुते ना असं असते मग वेगवेगळ प्रकार असतोय स्टार्टिंगला स्टार्टिंग पेमेंट कमीच असतोय थोडा मग त्यानंतर काय मग हळूहळू वाढते
मग नंतर असं वाढ जाऊन नंतर ते पेंन आपल्याला म्हणजे योग्य तर राहील ना असं
हा होय आता तुमचं आयटीया झालं काय तुम्ही शिकत आहात अजून
हा आट माझ पेपर झालेत पेपर देऊन झाले आता रिझल्ट लागले की नाही अप्रेनशिप करायची कुठे तर मुग
हा हा
फेडशिप बगायची कुठेत अपरेनशिप करून सगळं व्यवस्थित कंपनीत लागायचं आम्हाला कसं कंपनीत पण लागता य ते स्वतःचा बिझनेस पण करता येते
हजार रुपया हा हा
त्यामुळे एवढं का असं म्हणजे आयपरेनशिप कशासाठी असते आपण पूर्ण काम परफेक्ट शिकावं आपल्याला काय माहत नाही ते सगळं जाणून घेण्यासाठी आपण अफर्नशिप कराव लागतो ते कंपल्सरी एक वर्ष करायच लागत्या जर एक वर्षाचा ट्रेड असला की एक वर्ष करायला लागत्या दोन वर्षाचा ट्रेड असला की दोन वर्ष करायला लागते असं असते मग आपण अपर्नशिप करून अपरेनशिप करायला आपल्याला स्टार्टिंग कंपनीत जरी आपण अपरेनशिप केलो ना कंपनीत कस आपल्याला पाहिला आपण शिकत असे आपल्याला पगार कमी देतात तरी पण त्यांचा पगार एवढा पण कमी नाही की आपण असं शिकत असावं असं नाही आपल्याला योग्य प्रकार योग्य पगार योग्य पगार असते त्यात कंपनी आपल्याला येऊन जाऊन सोडत घ्यायला ड्रॉप करत आपल्याला सोडायला ड्रॉप करत्या
हा हा
मग सकाळचा ब्रेकफास्ट त्यांच्याकडे असतोय दुपारचं जेवण कंपनीकडे असते असं आहे त्यामुळे आपल्याला अँपनशिप पण चांगले आहे आता पहिला हे बघूय की रिझल्ट लागलं ना मग कंपनी आमच्या कॉलेजमध्ये कंपन्या येऊन गेल्या ती मग कंपन्या येऊन गेल्यात मग ते कंपन्यांना आपण त्यांनी इंटरव्ह्यू घेतत त्यांचा त्यांच ते फॉर्मसि भरून घ्याय आपला फोन नंबर त्यांनी घेतता त्यांनी मग आयता पास झाल होून आपण त्यांनी फोन करत आपल्याला फोन केली ना मग त्यांना जाऊन कंपनीतजिट कंपनीला व्हजिट देऊन आपण येन बघून कसं काय का सगळं बघू न्यायचातून त्यांच टायमिंग काय आहे कस काय आहे पार्ट टाइम आहे किती आहे किती कि बघायचं
विषय घ राणी
बघून मी मग सड आपण आपल्याच्यावर बघाय जर आपल्या परवडत असेल ण जाऊन शिकवून प्रत्येक कंपनीच पेमेंट वेगवेगळं आहे ना आणि जे पेमेंट येते ते पेमेंट येऊन वरणार का आता या त तारा
श दिमाग शांत होताय
तिथे कस एकोणीस हजार आठ अकरा हजार वीस हजार असा असते म वर्षात आता समजा आता वीस हजार पेमेंट असलं कि आपण कंपनी कंपनीत व्यवस्थित काम केल प्रामाणिक राहिलो त्यांच्यात आपण शनना सुट्टी घेता त्यांचे दिवस पूर्ण भरलो महिना पूर्ण भरलो
त नाही कर
असं त्या कंपनीच फंड वेगळं आहे मग सरकारकडनं फंड वेगळ आहे ते असं वरण आपण जसं काम करता येईल पाच महिने आपलं पूर्ण भरलं कंपनी अपेरांशिप च कंपनी आपल्याला पाच हजार दिेतल्या बारा महिने पूर्ण झालं म्हणजे वर्ष कंप्ललीट झालं बारा महिन्याच बारा हजार रुपये कंपनी देणार आपल्याला असं आणि सरकार सरकारकडनं वर्णतेने फंड दे असं टोटल सगळं पगार मिळून जाते आपल्याला पंचवीस हजार सव्वीस हजार पर्यंत असं आहे सगळं
असं असते
त्यामुळे आपल्याला अफरन्सशिपी करायची लागते अफरनशिपमुळे कसं आपल्याला शिकायला पण मिळते आपल्याला काय चुकते काय नाही आपल्याला अनुभव असतत ना
होय होय स्टार्ट िंगला थोड दिवस तर अपनशिप करावीग्या फल्डमध्येध्येमपर्नशिप
हा सगळ्या फिल्डमध्येध्ये करायच लागत्या आता कसं तिथं आपण आपण शिकायला गेलो आपण मिस्त्रीच्या हाता खालीशी मिस्त्री आपल्याला सांगतो तू कसं काय असते काय नाही त्यामूळ जे आपलं चुकते आपल्याला ते कळतेवना आपल्या सुधारणा पण हो त्या आपल्याला शिकायला पण मिळते नंतर आपल्याला टेन्शन नसती कुठल्या गोष्टीच नंतर
होय पण स्टार्टिंगला सगळी कुठली पण फिल्ड असू दे काय पण असू दे हा स्टार्टिंगला काय मग
आपण एकदा शिकलो नंतर काय ऑडिशनशी मग नंतर टेन्शन राहत नाही ना
हा व्हाय
ह असस्तते
सगळ्या कंपनी्या पहिला इंटर्नशिप घेतातच मग त्यानंतर काय मग चालू होते मग
सगळ्या कंपनी पहिला इंटर्नशिप घेतील इंटर्नशिप झाली किंवा आपल्याला त्यानी डिप्लोमा शिकवत कंपनी ते डिप्लोमा शिकायच आपण त्यां दोन वर्ष असले ते बल माझा मग त्यात सगळं आपल्याला वेगवेगळ्या फिल्ड सगळं काय असेल इंजिन बाबतीत गाडीच्या बाबतीत कसं काय असे सगळ करते त्यानंतर मग आपल्याला डिप्लोमा झाला ना आपला मग आपण फिक्स करून घेतात
हा हा